हॅलो. हा हा काय करतेस?
काय नाही बघा जेवण करायले तुमच झालं की नाही जेवण?
हम्म. नाही अजून, एवढ्या लवकर कुठं आत्ता आमच्यात चहा मग त्याच्यानंतर जेवण.
हा हा खूप लेट होत
चहा आम्ही जरा वेळा हो हो होय चहा आम्ही जरा लेटने घेतोय. त्याच्यामुळ जेवण पण जरासं लेट न हा आमच्या इथ सहा नंतरच चहा.
हा हा जेवता कितीला म तुम्ही?
आम्ही साडे नऊ दहा.
हा हा.
वाजत्यात की आम्हाला जेवायला.
हम्म आमच्या इथे साडेआठ ला जेवतात घरी.
हम्म. आम आमचं जेवण सुरू असतंय त्यावेळेला हम्म नाही होतंय होत तंय तरी आमचं लवकर जेवण तरी पण ते आता सवय झालेय ना आम्हाला. वेळाण जेवायची त्याच्यामुळे.
ह हा हा
हा मग तुमच्या घरी कोण लहान आहे काय मग?
कोण नाही बघा आता भाऊ आहे तो पण हं बारावीला गेलाय. माझ्यापेक्षा दोन वर्षांन लहान आहे.
हम्म म्हणजे कस कार्टून कार्ट र्टून बद्दल जरासं बोललो असतो ना आपण.
कार्टून बघायला की ह्या वयात पण बघतोय की आम्ही.
हं हं.
आ ते बघतोय सवय लागल्या होय. ते मोटू पतलू, शिंच्यानचं
हा आम्ही मी पण बघ मी होय मी पण आधीपासून बघतोय आत्ता पण बघतोयच हं होय.
होय म सकाळच तेवढा टाइमपास काम म जेवण करत. होय.
होय म्हणजे दोन्ही टाइमिंगला तुचं करत्यास काय जेवण. सकाळी संध्याकाळी. सकाळी संध्याकाळी तूच करत्यास काय जेवण म्हंटलं?
होय य आता कसे घरीच असते ना.
म हा हा मम्मी कामाला जात्या काय तुमची?
हा हा हा त्याच्यामुळ काय.
होय
हम्म मग कसं ते थ्रीडी अनिमेशन वगैरे असते ना ते.
हम्.. हम्..
कार्टून अ म सगळ्यात जुनं म्हणजे. ह म्हणजे भारतातला कार्टून म्हणजे, तर छोटा भीम आपला हाय. कृष्णाचा. हे सगळे आपले भारतातले आहेत. टॉम अन जेरी. आणि जर मग तिकडच्या साईडचे बघायचे झाले. तर जापनीज वगैरे म्हणजे तर आपलं डोरेमोन, सिंचन. हे सगळे आहे कार्टून. मग त्याला थ्री डी अॅनिमेशन फोर डी अॅनिमेशन ते असते म्हणजे. ग्राफिक डिझाइनिंग करून ते बनवतात.
हा. हा.
कार्टून.
तर वाडते ते बघ टाइमपास म्हणून.
हा होय.
ल तेवढंच जेवताना थोडा वेब लावायचं.
हो
त्या आणि ते इं्स्टा एक ऍड झाल्यात त्यात त्या कारण कणी
हा एक, एक मिनट का बाकी का हा मग.
सगळे इन्स्टा वरतीच असतात.
आं.
सग आता इन्स्टावरती जास्तीत जास्त असतात. लहान मुलं पण आता एक, एक जण.
होय, आता मुलांना पण कसं फोनची सवय जास्त लागली ना त्याच्यामुळे.
ते त्यांना रडतात म्हणून देत तो
होय, ते जास्त जास्तच बघतात.
तर काय, त्यामुळे त्या अभ्यासागळं आता दुर्लक्ष व्हायला.
हम्म म्ज कस.
त्याला मग कुठं खेळायला झातीस का नाहीस मग बाहेर.
नाही अजून त लहान आहे. खेळायला कसं जाय.
ग्राउंड नाही समोर तुमचा म्हणजे कंपाऊंड ते.
आहे. अ आहे की. मग कोणत कधी जर घेऊन गेले तर तेवढंच फिरवायला नाहीतर नाही.
मग संध्याकाळी आता पाऊस पडतो त्या मग बाहेर कुठे जेवल्यानंत जात नसाल मग.
होय नाही.
मीजाधी जात होता का मग. असं की लेवल जास्त कोण बाहेर
होय नाही आम्ही पण नाही सोडा, जात नाही कुठं बाहेर वरतीच टेरेस वर
ह कसं टेरेस वर डव
होय गाव गावाकडे कस जेवन झाल्यानंतर येते फिरायला बाहेर. इथं सिटी लेवल ला कसं? आत आत घर आहे नाही जास्त आमचं, रोड वर पण नाहीये त्याच्यामुळं हा, त्याच्यामुळं कसं जात नाही कुठं आम्ही घरातचं असते.
होय, ते आता कसं बाहेर जाणं पण खूप रिस्की वाटते त्यामुळं किनी घरीच बसलेलं बरं. आम्ही पण खूप इकडे डोंगर डोंगराकडेला राहतो. त्यामुळे आम्ही पण नाही कुठे जात, मी पण बाहेर. सकाळचीच कुठेतरी गेली आणि संध्याकाळची गाडीवरून गेली तरच
तुमच्या इकडं कसं असतं, डोंगर वगैरे जास्त आहे ना?
हो.
होय म्हणजे जाताना रोडला वगैरे पण, होय.
भीती वाटत्या सोडा, खरं एकांत छान वाटते इथं. त्रास नाही कुठला, वाहनांचा तेन.
ह म्हणजे जंगलच आहे, तुमच्याकडे सगळं.
जंगल नाही, मात्र सगळी झाडं तोडल्यात. आता बारीक गवत आले.
हो जाताना पन्हाळ्यावरती गडावर
नाही ना. आम्ही इकडं राहतो ना, पन्हाळ्याच्या साईड ला खाली.
हा खाली रहाताय का? मग तिकडं वरती जाता आहे ना, जंगल वगैरे. हा हा.
हो तिकडं आहे
हम्म. मला वाटलं तिकडं राहताय का काय? पन्हाळ्यावर?
पन्हाळ्याच्या खाली, ते कसं आमचं गाव एवढं वळकून येत नाही ना, कोणाला माहित पण नाही. पन्हाळा सांगितले की मग कळतंय.
हा हा हा.
थांब. मग सांगताना पन्हाळा सांगायचं, पन्हाळ्या... थ्याशी राहते आम्ही.
हां हां.
तुमच्या इकडे, कोणतं ठिकाण आहे मग बघण्यासारखं?
आमच्या इकडं आता म्हणजे ज इथनं, उजळ्याईवाड्यात वाडीतून जवळ म्हणजे अ कणेरी मठ आहे.
मग कणेरी मठला, आलेले की आम्हीपण.
हम्म. ते जवळच आहे, आमच्या इथनं. परत रंकाळा पण आहे जवळच.
हं हं, बहिणीचं घर आहे
कणेरी मठ
मग तिकडं आले...... हो, मग मैत्रिणी मैत्रिणी आले दोन दिवस राहिला
हा हा हा. छान आहे बघायला, कणेरी मठला.
होय मग तसंच पाजर तलावाला गेलो, अन् मग आलो.
पण छान आहे. आम्ही पण गेलो होतो पाजर तलावला परवा. आ?
हं हं, पण आलो जाऊन.
हा हा. आम्ही पण गेलो होतो म्हणलं.
हा हा.
तुम्ही पाऊस सुरू झाल्यास गेला असतसा की?
नाही, नाही आम्ही आधीस जाऊन आलोय पाझर तलावाला आता नाही.
हा तेनी सारखं, सारखंच जाव वाटतय ते पाझरतलावाला एवढं भार आहे.
हम्म, खरं तिथं तिकीट आहे तिकीट आहे ना खरं. तिकीट आहे तिथ प्रत्येक
तिसच रुपये इकडून दहा रुपये आणि पाण्यात भिजायला वीस रुपये तीसच रुपये खर्च आहे की.
होय खर इथ लहान मुलांना खेळायला सुद्धा पैसेच आहेत तिथं. ग्राउंड ला वगैरे
हा लहान मुलांना हायत की खरं आपल्याला कुठ आपल्याला फक्त आणि भिजण्यापुरतच.
होय. त्याच्यापेक्षा रंकाळ्याला कसं सगळंच आहे खरं मोफतच की. काय पैसे नाही काय नाही.
होय भारी ये ते.
होय.
आता रंकाळ्याला पाऊस पडलाय छान वाटत फिरायला. खर ते स्वतःची गाडी असल्यावर चालतय की.
होय.
बसनी म्हटले की नको वाटतय तेे कुठे फिराय जायला.
होई रात्रीचा वेळ वगैरे झाला तर.
हो बस एक तर असत्यात नऊला तर आमच्या इकड बंद होते शेवट नउला सुटते सी बि एस वरून.
होय.
हो.
आमची नाही आमची गाडी त्याच्यामुळे काय नाही एवढं वाटत. रात्रीचा वेळ जरी झाला तरी काही नाही. ह
आमच्यात कसे सगळे आप आपल्या कामात असतात त्यामुळ कुठे जायला मिळत. मग कुठे फ्रेंड सोबत गेल तरच मग. कस कोणाला वेळच मिळत नाहीत का त्यामुळे आपलं आपलं फिरायचं मैत्रिणींच्या सोबत.
हा हां.
त्यामुळं मग आम्हाला बसनच जावं लागतं पोरींना.
हा होय.
मग आता बघुया प्लॅनिंग करायला लागल्या सक्सेस कधी होईन तवा हुइल.
हम्म, बरोबर.
सगळ्यां हम्म, हम्म.
ह हो.
मग दिक्षा दिदी ना काॅल केल ती का नाही म?
नाही फोणच उचलत नाही ती.
ह मला पण म्हटली कोऱ्या कोऱ्या मॅसेज टाकले. तिनी टाकलेलं संध्याकाळी करूया म्हण आता बघुया. ती पणं आंता जेवणं करतं असेल मि सात साडेआठ वाजतां कॉलिंग साठी
हां हां
मं तरं मंग बोलायचं हो चालतेय तीदी नंतर करूं आवरांयलाली
हां
हां आंता